काय करौरलया
तर जेवण झालं
हा का काय काम केलं काण
कणे भाई कास कात भरलगे तु साडीने
ह कसे आहे गते करवाजना
नाही ना रोजानच होतो त्यांना एक लागत होती मग मीच गेले
घेतलेच होते
आणि बाकीच्या बाया तिकड गेल्या होत्या दुसऱ्या जातेचीथ
हा
हा मग तिथं काय येड्या म्हण इतके सोडलीत कांदे
कुठे गेल तिथु मॅ आज
दान दोत्र कडेलते ना
ह
हा मग तिथे इतके कांदीे सोडले मारणाची अशी काही आळ्या उवडत त्याच्यातून काही ढवळे काही असे हिर काळे झाले
अह ते खराबच उरलेले
होतं ना त्याच्यामुळे बी होतं आणि या वर्षी तापमान पण जास्त होतं ना
म् का पण हे भाऊ पण चांगला भेटलं दोन हजार नव्वदचा भाव भेटला अस त्यांना
आ
दोन हजार नव्वदचा भाव भेटला नाही आता दोन गाड्या द एक गाड्याच्याच आहे हा
हा का म्हणले
म्हणजे त्यांनी काढूनच टाकले नाही सडत होतेत
हो का काय वाजी खाल्ली काय वाजी खाल्ली
भाजी आ मी मटर आणंद
अरे बाबू पावणे ले काय
नाही नाही आईचा पगार झाला होता ना आईचा पगार आईचे त्याचे तीन चार महिन्याने पगार नव्हता आला तर म तीन तीन हजार रुपये आले ना पगार
हा मग खुशी होती काय आज
हा माय नाईचा पगैर चाल ना मग खाल्ला आम्ही पिन बरे आई चालू आहे कोणाच बरी फोन आलाय मध्ये
हा
हा मी बाहेर येऊन बसली मी म्हलं चला आता जेव्हा बेऊन बस जेवण पचन बाहेर बसू ह
हा
कमदार जेवण
जेवण झालं बसले
ह का
राहिले अजून पण मग ते आता आपलं जे आदूर होतं का ते तिथं गेल वावरा तितका पाऊस चालू झाला हा जिडूून उऊब बरल नव ब ल दिवस भर घर आलो आडस्तनत. आता कपडे बिपडे बदलले तसच कल आज मग काय करो,
वरे,
रस्ता पण लय खराब आहे जायला. पण ल टाईम जातो माझ्या भावाला विचारतो म्.
हा नाही ना मग तेच न हे पाऊस आहे ना उदराला यंदा,
आणि उजरून द्यायचं काही असो आणि तिकडे ट्रॅक्टर घातले का आता आपल्या पाण्याने जस एकच चाकूरती. तर तिकड, ज्याला वाटेल ती चाकरी प्याड तर मग दैन होती येणार जाणारची गाडी वहिय आपण म्हणतो आणि आपण पण म्हणतो. पण बैलनी म्हणू शकत ना मग आताना मालकलत येताना मालक आलता मालक कासोबत आलो.
हा त्या दिवशी पण म्हणे त म्हणे आंम्हाकडता म घातलं म्हण त्यानी
हा गाडीत आणून घालल होत. मग आज मी गाडीत जाणून घातलं म्हणजे सकाळी उशीर होणार होता मालकाला
मग आता किती एकर पेरण झाले
आता आपण आपण जेवढं समजा दोन चार आठ आपलं स्वतःच नवयुक्कर झालं.
हा का,
एवढं भटे आण काही आद्रेिन म्ह लावेला आपण
किती आहेच शेत हा.
तेलगज एंदा वक
दोन्ही भावाचं करते तुम्ही.
नाही एकाचच करतो ना ते एका भावाचं ते उघली पाहणे करतेना
ते करत का बरं आहे ना.
मग काय करते का लागतस ना धंद्याला
चछतीस का मी येेतू मलम काय
पण त समजलं नाही ना
होणा असं वाटलं चल होन जात सापराची माडी होती.
ऊरल दम दमन
होर झालं राहिला पापा तर झाला
हा कष्ट शिवापार रे एक सांगा बरं
तेजे ना
कोण आणि त्याच्यात जाव याचं प्याराचं काम चालूच आहे ना
हा.
जेवयला तर सुट्टीच नाही.
ते कष्ट बीचार
हे म्हणत माझ प्यारा ते म्हणत माझं प्यारा
ह तू त्यान त तरा.
हा.
जावायचं प्यारा आहे लेत.
हा हो न ना म्हणजे आता
म्हणते तुमच्या प्रेमासाठी आम्ही तुम माग प्यारा आहे मला
हा. आणि ते ते तर ते म्हणजे ते बिन ते व्यवस्थित पटत ना. हॅलो. बोला ना
हा मगसिकड झाल ना म कथलं होत
हा का नाही म्हणजे त्यांना गॅरंटील हवरात इतकंच बिपड समजा गॅरंटी जस कस ट्रॅक्टरच राहत तस ट्रॅक्टरच्या हिशब सार घऊन बशल त्यांला
ह हा
ण त्याच्यामुळे ते काय म्हणते बोर झाले ते म्हणत्या जे भेटलं ते जे कोणी भेट ते पेरून म्हणत बाबा मी दोन दिवसले पेरी तो पण तूच पेर
हा सकाळीन आल का अरुण वरकडचां पोर घालत ना अरुण वरकडचं पोरग आलतं ना
क कधी?
मग श्याम शतातून आता संध्याकाळी बसला होता तिथं.
त्याला अस त्या सजरिका मग गप्पा मारायला.
मा ओट का पेरेसणार तेरकड बैले नई?
हाय ना त्याच्या कडं बैलं
मला वाट पेरासाठी चाल एक पेरून द्या आमचं
अऊ शेत शेत्यागंजितय लोकयला पण रस्ते आहे का तर लोकांच वावराला जायला
हम् रस्ते
आणि शेत बी शेत बीगंज भारी अशी काटे नसत काटे दुस वा विचार तुम्ही म्हणले ब त्याना माय वा त्याना म वा ज वर्ण संख्याल मलजीयच
नाही तसं नवतं काी पण म आता काल बी गेला होता आणि त्या मित्रांचे दोघच दोघाचं काम भेटय नाहीथं
हा नाही मग ते यशला काय म्हणलं चल म्हणलं भा दुपार लोकच येत आला मग
हालत का? मला फोन केनी मला फोन के त्यांनी म्हणे कापू रोन कुठे मी म्हणल हा घरी म्हणल म्हणे त्याला काम होत म्ह तिकड मेमेला कुड म्ह मला ना आमच शववा लावायचंय आणि ते गण बोध्यानी ओमक्या हुता त्याच्याकडे खट्टायला जातो काो मला अरे बाबा आम त्याना सांगितलं त्याला घेऊन जाना दात्रशीच जायचं म्हटलं दोघांना
ह का
तेव्हा त्याला शवगा लावात हो तेव म्ह म म्ह शावघ रेकडून आणलं तर म्हणे आम्ही घरीच रोप बनवलं
हा घरीच बनवलंत आम्ही त्योबी म्हणजे तेगवा त्या दिशी ति आमच्याकून भरेल होत्या आम पोहच नव्हतात तेव्हा विहबा भरला मणल बाबा तोय ना तुला ब नाही म्ह का नाही म्ह म्ह ते काय झालं हाफ कपडे घालून येलो आता म्हणजे कसं हाफ शर्ट ती शर्ट. म्हणताल म्हणल बाबा तू मग आम्ही भाजी पोळी ते नेल होती म्हण जेण कर म्हणल पोटभर सुट्टी व्हायच्या टाईमा समजा अ ते मस्त पहि कि त्या दिवशी ते काही लागल्या आणि लेक घेतली खाल्ली तस याला कसं हो अच्छा ते कसंआ छोटे कसे छोटे कसे आता आता बोलतो आता छोट्याण आमचा परिचय पडून जाईल त्याला एवढा परिचय नाही ना. छोट्याला सांगितलं छट्यावरवरर करतो जेगार असते मग त्याला तसच सांगू दे मी
हे सांगत हा सांगत सांगितलं ना त्या तयाशशी म्हण य
त्याला म्हणलं काणकोणाच करायचं असल त्याला आवलंच सांगून
क एवढं मग ज मध्ये मी पण बोलले नाही पाहिजे असं
हा आपल्याला ब ते राहत ना आवलाच सांगेलच ल का टेन्शन नाही नाही. तेचतच विचरे ना त्याला याला तसच सांगून दलं पावसान कारण कि त इष्क होतो लोल होतो लय दन होतो तिथही ना आता वरून बी चालूच होतं ना खतोललं आल्यावर
अरे चालूच येत पाऊस पावसंत एखाद आलं पाला तर ना आज तिकड जायचं होतं. काकड्या वांधाला आणि एकच गावत होती अनदवात्राला मग भाभी म्हणे का ग तू जाते की मी जाऊ मी मीच जाते बाई ह त्या स्वतः बसली तर टेकून आमला तिथं वाढल्या पाटील
अ तुम्ी भाी सोबत नव्हते का मग
नाही नाही बाकीच्या सगळ्याजणी समजा इकडच्या तीन आणि इकडच्या चौघी एवढ्या मिळून सगळे काकड बांधचवच्या वडल्यात आता म्हण आज तू उद्या मी तिथ म्हणे मी काद्यात जाय जाणार मी तुम्ही जा.
हा आणि तितकालाच असतल ना मग रोज बी
आ जा हे
हो अ उुजून पहचतो थोडी फारशी पाली तर करायचं लागत
कराात लागत तस नाही काही हाय दोन दिवस मिवल मी जात तथ म्हण तू चुले शाळे करवली म्हण इकड नाही
हा का त्याला त्या मोठेत नाहीेतो वाता आता
नाही कोणीच नाही येत त्या
ला नाही ये कोणी
लानी सगळे ऑपरेशन झाले तिचे तीन महिने झाले अजून ती दिवाळी लोक येणार नाही
तीन महिन्यां मा आता भरपूर चाले ना
अरे तच नसतंय तिचं म्हण माझं ऑपेशन झालं मी घरी तर मग ही का घरी
म मोठ ते आहे कोणणी जाई ना
ति ज त तिकडं हम्मला हरबल्यपस बन केला कुलता बच
हा
हम ती जात होती तिचं म्हण मग माझा माझ पुढं चाल मला मागा कशाला घऊ राहिल तुम्ही
हा
आणि परत ते असं टी शर्ट ते पॅन्ट घालून इकडं खुलता बा इकडे गेयलते आ मग दादाां ते ओरडत होते. अ सध भाया पण बोलले ते म्हहि का? तुम्हाला काही पाठयला पाहिजे दादाचं नाव काय तुम्ही करत्या काय माारायची
हम्म
पहिले पासून नाही केलं तर मग लोकं नाव ठेवतील त्याच्यानुसार मग त्यांना रागाला ते याुच नाही जाऊत. तांगरीन
अन्मदीबा चांगल्या शेतात निघल्यायच नका आम्हाला
नििकल्या होत पण मग असंच काहीतरी वर काम वाढवून गेल तर मग ही जात नाही ती जात नाही झाले असो दादा वणे आमच्या सकळंच काम आहे स
अ त्या ब आ कलस्थाान कनी
अरे विचारील काहीच सांगत नाही काहीच बोलत नाही आ
मग अक्कल कि टेनशन सांगा बरं जा
घरी पणी तिच्या स कोण बोडवल का म का सांगित
अकलवी नाही
अ ह तेव्हा तिथं एवढं काम करून सुकााचं घास नाही म्हणे मला
नाही आता एवढं काम केलंवर घरी काम केलं पाहिजे न का काही आहे ना
काय कोणी कर,, करायला करते खरी, पण म्हणण्याच बागती नाही त नाही ना. स्वयपाकवाणी तर करतच असलऽ ते आहे, पण मग लगेच आदू झाल्या, काही या ना होत नाही मक बिमबारी काय लागलीऽ
मग,
हम्,
ते पाह कि समजाऽ कोणाच,, जवाभावाच,, आता ती काम करूली,, ह्या घरी बसल्या्या,, इतक्या कामऽ मामाच्या,, किती अवघड झालं सांग बर. माणसाला वाटतस ना,, आज बाकीच काय आताऽ कोणाचो,, बाकीच काही नाही. आता येत चालूय आता कामाला,, कि तििक उतलाय पाऊस उघडानीऽ
बाईर कशा होता, आनी तो ईत कस काय आला.
अप डाऊन चालूय ना त्याचं आता.
हा बरं,,
हा,, तो अप डाऊन करू राहिला ना आता. नाही ना,, ते आहे ना,, त्यास,, नाही बाबाजीकडें कुठेयऽ तो हॉस्टेलला होताना,, आता गेल्या वर्षी पासून माझ्याकडे ये ना. बय्याचं असं झालं नाही का? हॅलो, म्हणलं, त्यास त्याच मामा वारल्यापसून तो माझ्याकडेय ना.